हो
हम्म बोल
हॅलो हा बोल. झाला पूजेशी बोलून.
पूजेन मधीच बंद करून टाकला फोन.
पुजी तशीच करते.
पुजी पहिल्या बोलली चांगली. एक कॉल पूर्ण केला तिन दहा मिनटाचा.
झाले नाही का म्हग ते पाच तर झाले असतील ना.
परत आले मला पाच.
तुला तीस कॉल येतील बरोबर.
हम्म परत आले पाचमाला म्हणून मग तिला लावला दहा झाले माझे आता अकरावा चालू आहे.
हम्म. मी ना मम्मी लावला आता म्हले इथं येऊन नाही राहिला तू मेसेज केलता मम्मी त जाऊरे हे करीन तेव्हा मग हे मग मम्मीशी बोलून घेते मग मम्मी आता ठेवत ठेवतच होती मम्मी तेवढ्या धुवा वाढला हम मम्मी तेेत म्हणे वैषुम वैशुले म्हणा त्या बहिणीले कोणालेा करायला म्हणवते. तर हे म्ह ते प्रत्येक कॉलवर दहा मिनिटं तरी बोलाच लागते म्हटलं. त्याच्यात बी अमुक लोकल कॉल लागते अमुकला लागतच नाही म्हटलं. पनी सुनील जी क्या होग क्या पुरे म. सुनील जी सुनील जी का मोबाईल डबडा सा म घलेते सुनील. पूजा काय आया म्ह फोन पूजा बोल र ती बताई मेकने. कि पैसो का नाशिक ही जा पडेग ऐसा वैसा बोली म्हणे म दोस्तो मालूम म रेणुताई को बोलली ह रेणुताई को. अ ये मम्मी का फूल रेनुताई का रोज होता अगर नाही बताया मम्मी का तर रेनुताई बता तने पताई मतल देखो.
ह
हा म्हणे मी मेको बोल र ती पण कु बोला म्हटलं जे मध्ये म्हणे किंवा तिथ गेला चार तन काउंट बंद झालं काय करत होते कोणता गेम खेळत होते काय नाही. अशी सर्व विचारपूस करतील म्हणे ते नाही मेको ख जिता बोली नाही मेको सिर्फ बोलीी जपे जा सिर पे जा पडे
हम्
म्हत होती म्हणे. कि पंधरा दिवस प रायली तिथं तेव्हा बोलले असते तर गेली असते तर हे सुधीर हो ते राधा होती कोणा असं होती जाऊन आली असे म्हटलं ते
हम्म
आता काय म्हटलं काही माहित नाही म्हटलं म्ह हम्म
नाही बोलली ती चांगली पहिला कॉल पूर्ण केला ती पहिला कॉल पूर्ण केला तिनं
मी तशीच करते वा हम्
पहिला कॉल पूर्ण केला ति ना दुसऱ्या कॉलवर तिन बोलता बोलता पोरीची शाळेत वन आली तर दिला तिने ठेऊन
तशीच करते तो कॉल तू तेवढाच कजालाशील मग
हो ना अर्धाबी नाही झाला तो तीनशे व म्हणजे पाच मिनटाचाच झाला असेल तीनशे म्हणजे सहाशे वर दहा मिनिट होतात ना तर तीनशेचाच झाला तो, तो काल कॉल केला माझ्या वेस्ट गेला तो मग आता
म्हणजे दोन कॉल वेस्ट गेले दहा कॉल मधल्या आठच कॉल झाले.
अससं. कारण पहिली एक सकाळी केलता यांनला तर यांचा उचलला नव्हता गेला साईच्याकडून
नाही ना व एक मले बी खेलता ना तू नं
नाही ना तुनं उचलला होता ना.
हा.
तू उचलला, तुझा झाला कॉल तो.
ह्म हा माय मी तू मी इ तून फोन लावला. मी म्हणतो की तुले म्हटलं की मला देवपूजा करू दे, मं हे मग कसं कामं झाले की मग काही काम नसत. तेव्हा काय वांदा नाही येत.
हा ना आणि एकदम चाली गेली गावात कामान मग नाही का ओ होत.
मग आता भाऊजींच तसचं चालू आहे. ते भाऊजींचे फक्त ती पाच मधून तीन ते चार झाले काय
रात्री देऊन टाकायचं काकाला आणि पोराला बोलायला
त्याच्या पप्पा मोबाईल पाहत बसते ना
त्याचे पप्पा मोबाईल पाहत असताना म्हणून ते माझ्या पोरन लॅपटॉप बी खराब ते झाल ना नाहीतर लॅपटॉप बाहेर लपटॉपवर हॉटस्पॉट करून पाहत बसत ना आपन फो फोनवर बोलत बसलं तर चालतंय ना पण आता त्यांनी ते बी तर नाही ना पाहिले.
हम्म
म्हणून पंचायत पडली आहे ते, मी तेच म्हणलं त्यांनला की आता आता तुमची नाईट होत नाही तोपर्यंत काय मेड पडत नाही ते
नाही ना पण त्याच्यावर मेसेज येतात ते कंप्लीट करा कंप्लीट करा आता पूजाच्या सासूचं परत पूजा म्हणे ताईं ताई त्यांनला कॉलच बंद झालं बंद झालं म्हटलं वरती पाही कोपऱ्यात येते म्हटलं तक्रात नोंदणी करा तिथ दाबून पाही म्हटलं अन तिथ कर की आम्हाला कॉल येत नाही म्हणून असं
मग म्हणे बरं मग तेंची सासून सांगितलं मग सासून केलं ना मग त्या सासू सा दोघांचं बी चालू झालं.
म्हटलं मग पूजान ती मी ना पूर्ण दहा दहा मिनिट नाही केले म्हटलं, पूर्ण दहा- दहा मिनिट लागतात म्हटलं.
हम्म. तिचा नव्याला बी बोलायला भारी जात होत. माय तिचा नवऱ्या बी भारी भरत होता आणि ते बोल
मी ना चार मी न एवढे म्हटलं केलच नाही म्हटलं कमी झाले, तर थोडी पैसे टाकतात त्यांच टार्गेट आहे म्हटलं त्या त्याच्यावर टाईप करून टाक केलं की दहा मिनिटाचा कॉल पाहिजेच म्हणून तुमचा.
हम्म.
म्हटलं ऐंशी रुपये एका कॉलचे तो काय असंच देणार आहे का म्हटलं मग. मग म्हणे हा बरोबर ए मग तेच बोल म्हटलं ऐंशी रुपये एका कॉलची अशेच थोडी भेटणार हेत.
नाही बा तिथं नवरा बी बोलायला भारी बरळत होता आणि आपण फोन लावून बोलायच म्हणलं की नवऱ्याच्या जीवारय झोपून जायचं म्हणे अन मला झोप येऊ राहिली म्हणी मोबाईल पाहत बसती म्हणे. बोलायचं म्हणल की झोपयचचं म्हणजे काय.
हो अशी म्हणे - -
हम्म. तेच ना.
आता माहित पडिन आता आमचे काही आल्यावर आमचे याच्यावर माहित पडिन की काय काय पण आता आमच काही हेच नाही आता तो श्लोक आला कि पाई खोलून काय काही नाही सर्व मग माहीत पडीन.
हम्म. नाही म्हणे आम्हाला तर काहीच नाही आलं म्हटलं अजून ते - - चेक करतील तेव्हा टाकतील ते.
हम्म.
म्हंटलं आम्हालाच पाचशे, पाचशे, पाचशे करून असे पंधरा दिवसान आ - - दिवसाना अस आले म्हटल ते पैसे.
हम्. अजून आमचे आठ दिवस बी तर नाही झाले माझ्या मते
नाही ना. मग मी - - तेच बोलली म्हटलं आठ दिवसान, पंधरा दिवसान तसे पैसे येतात. म्हटलं ते ते काय -
आता ते भाऊजींची नाईट तुझ्या भाऊजींची नाईट चालू होती. तेव्हा कंप्लीट - - केले मी ना ते कॉल संग त अजून भाऊजी च्या आता सकाळची तर समजा आता आठ दिवस होते ती समजा अजून आठ दिवस झाले की नाही झाले. मी तेच म्हटलं.
तिल तेच बोलली मी.
हम्म.
म्हणजे कॉल बी पूर्ण केले नाही. पैशाची लगेच वाट पाहिजे.
तेच म्हटलं कॉलबी अर्धवटच केले म्हणते. म्हटलं ते अर्धवट कॉलचे पैसेच देत नाही म्हटलं ते पूर्ण कॉल लागतात त्यांना दहा दहा मिनिटाचे.
ह नाहि भाऊजी बि दहा दहा मिनटाचेच केलेले हाय. पण ते भाऊजींचा टबळच राहत नाही तर बाकीचे पुरे करायचे.
नाही. मी सकाळीच यांच्या याच्यावर तीन कॉले- - याच्यावर सकाळी झाले होते माइ एक बॅक गेला. अ रिकामा आणि तीन झाले होते यांच्या याच्यावर मग एक पाचवा तुला करून टाकला होता झाले होते. पाच सकाळी झाले मग नंतर आता परत केले.
तीन तर मलाच झाले सकाळ पासून आणि दोन पूजाला लावले तून झाले पाच आता तिसरे पाच आले आहे तुले - -
हा तिसरे पाच आले.
हम्. मी तेच म्हणलं तिसरे पाच आले. वांदा आणि आता हे आज पुरे करून घेतचो मग हे केलं की काल बी केले तर चालत मी तेच म्हणलं.
हा जेवढे होतील तेवढे आज करून घेते. मग काल पाहु तसे तर म्हणा मा मैत्रिणीं जवड- - ते ॲप हाय दिलेलं मीना त्यांच्याकडी फोन लावून होऊन जाते.
आगं तु आ फोन लागून रा का माया आता कि भाऊजींच काय मी तुला लागते की नाही माहित पाहिजे संध्याकाळी आल्यावर.
लागेल कारण आता माया चालू झालंय म्हटल्यावर मग लागेल. मा बंद होतं ना ते कॉलिंगच म्हणून म मला लागत - -
माझा पाय म्हणे का लावू रात्री आल्यास. लावला तिथं पाहिजे, का माणसानं? हम नाही तर, मग माझ्या सकाळी ठेवा लागेल लावून पहा लागेल.
एक दिवस ठेवून घ्यायचा, आणि मग लावून संपवून टाकायचे कॉल मग काय?
हम ते बी ते बी माणुस भामटा हाय.
आमच्या यांचा तर काल मोबाईलच चार्जिंग झालेला नव्हता.
त्यांच्या याच्यावर बी आले असतील ना मग?
त्यांच्या याच्यावर नाही दिसून राहिलं काही, त्यांच्या याच्यावर काहीच नाही दिसू न राहिला, सकाळी रिफ्रेश केला त्यांना बी, आता त्यांला बी माही पडतं ना की येतात म्हणून, मग पैसे भेटतात म्हणून केलं की.
हम्म.
त्याच्यामुळं.
मेलवर लक्ष ठेव गं माय.
हम्म.
नाही तर बस, गप्पा मी ना इयरफोन लावला आता, तेव्हा माय मान दुखून गेली होती वाकून वाकून वाकून. डोकून.
हा मग आता ते अंशू जवळ मी इअरफोनच घेऊन बसली होती मी, अंशू गेला तर, म्हणलं इअरफोन दे मले माय का मान दुखून राहयली म्हणलं, एकत काम करायचं म्हंटल मग नायतर मग ते, मान इले मोबाईल लावून ठेवला की काम बी रुखून जाते मग माये, काम बी नाय होत मग, हा.
बरोबर.
रवर बोलायचं असलं की मग हे होते. हा.
काम पण चालू राहते अन ते पण होते.
हा काम बी चालू राहिलं, आणि ते बी होतयं हम.
म तेच होऊन, जात ना. कट करून लावते हा.
हा.